हॅलो हॅलो!
हॅलो!
हा यालाकी आवाज.
हॅलो हा या हा हा! याला यालाय सुरुवातीला जरा जाऊ बर येतच नही आवाज
प्रॉब्लेम करतय जरा
हा!
सकाळी जरा, सकाळी जरा, रेंजचा प्रॉब्लेम पण होतोय एअरटेल ला त्याच्यामुळ काय आणि
माला पण तसच होतय जिओला घरात कनी पारा
तुजा आवाज अडकाला यता अजून
अडका लागलाय आता आता यालाय का वेळ हा ते रेंजचच प्रॉब्लेम आहे. माग जरा खोलीपर्यंत गेलं की जरा आवाज येत नही, कमी येत ते आवाज
हा!
बॅकग्राउंडचा आवाज येतोय काय, आता इथं आल्यावर
नाही.
नाहीई ना.
नाही जरा येतेय.
हा!
जरा घरा येते बायग ना गावाच
हा हा कारण हे टी व्ही लावून बसले ना हॉलमध्ये
हा हा हा! कायआहे. पणफेसा
हा कार्टून बघत बसल्या. नुसत दिवसभर टीव्ही टीव्ही च करत्यात ईथ. ह
पोरीशनी नुसत कार्टूनच लागतय, कार्टून झाल कि तिने नोंद दिले की एकदा. जव बर ते टी व्हीस बघत बसत त्यानंतर काय नाही दिल तरी चालते
हूं टीविच बगत बसते तिला तर लई नाद लागली ते बंटी चिकू हे बेबा आणि जॉ हम नुसताच चालत चिकू पंटिलाही बघतात तर ते बघून नुसत त्याच्यागतरी वागतात तर हिंदी हा ह हिंदी बोलायचं त्यांच्यासारख सेम लिटरली सगळ हिंदीच बोलत होते तिनी ओरडून ओरडून त्यांना मराठी बोलायला लावली सगळं हिंदीच बोल आणि हिंदी बून ती बारकी पण तसच करा लागली लाही सवय लागली होती हिला सगळ्या हिंदीतच बोलायला लागली जास्त तर
ज बघून बघून ना
हम्म
त्याना दुसर काय हे हो नाही
दुसरं काय हेच होत नाही त्यासनी बघ बघून, बघून, आणि अगदी टीव्ही समोर जाऊन, अभ्यास करत नाहीत. अभ्यास तसल काय सांगायचं नाही हा अभ्यास कर म्हटले कि दंगा चालू होते
त्यांच्याकडं उभ उभ दंगा करून दंगा करून बासू दे देण्याचे
ते हम्म
खराज म ब
हम्म ते दोघींच्या समृद्धी योजनेचं ते पुस्तक आलेलं पोस्ात
बर
मग ते आणयला बोलवलेले फोन आता त्या मॅडमचा
काय काय प्रोसिजर आहे त्याला अग
त्याला काय ते आता पुस्तक दिल्या त म्हण तुम्हाला कस होईल तस भरा म्हणली पैसे त्याला काय असं हे नाही म्हण
हम
महि ह त काही विषय नाही महिन्यालाच भरा तुम्ही दोन महिन भ
बात
हा सहा महिन्यान खरं महिन्याला कसच्या महिन्याला पाचशे त्याच्यानं तुम्ही सहा महिन्याचं भरू शकताय किंवा वर्षाच एकदम भरू शकताय कसं पण भरू शकताय म्हणजे
ह
ते
बर आधी प वाढवून पण बर तर चालत
होय होय आता तुमच्याकडे आता पाचशे आहेत आणि पुन्हा तुम्ही हजार तर भरणार बसला तर तसं पण भरा म्हणले चालत
बर
त्यांच्या अठरा किती अठरा वर्षापर्यंत नाही पंधरा वर्ष आपण भरायचं वाटतं तिथनं पुढं घावत मग सरकारचं त्यात हे होणार मग यांच्या वयाच्या एकविसाव्या वर्षी काय कायत ते मिळणार आपल्याला
बा पंधरा वर्ष करत आपण भरायच
हा पंधरा पंधरा वर्ष बहुतेक भरायचं आपण
तिथन मग एकविसा्या वर्षी
मिणार रिटर्न त्याला व्याज पण जास्त आहे ना आठ कोणट कितीत व्याज आहे त्याला आठ काय साडेआठ हा साडेआठ टक्के कायतरी व्याज आहे त्याला पोस्टातली स्कीम पण चांगले आणि ते आरडच ते पण चांगलं आहे
हार्ड डिस्क आहे
आर्डीला पण काहीतर महिन्याला फि पाचशे भरा किंवा हजार भरा म्हटली त्याला पन तुम्हाना साडे पाच काय पावणे सहा टक्के व्याज मिळणार म्हट. आ आपण पाचशेच जर पाच वर्ष भरलं तर आपलं किती होते त. हजार काही तर होतय ना. मग आपल्याला मिळतानाछ ह तर मिळताना छत्तीस. पस्तिस हजार आपल्याला मिळणार तवा
सहाव्या वर्षी.
हम्म पा पाच पूर्ण झाल्यावर हा पाच वर्ष भरायचं. चल लंगै मिळणार ते पाच वर्षानंतर न.
हम् हम् हम्.
त्याला पण व्याज आहे म्हणले चांगलं ते काय आरडी चालू करणार असला तर. करा म्हणत ती.
ते अ कॉलेजच्यापेक्षा एीी चॉलेजला करा आहे.
होय एस आय पी व्हय एस साय टि ला कस व्याज असते.
ते कसं आहे एस आय टि व्याज तस व्याजून मिळत नाही ते. डिपेंड अपाऊन शेअर मार्केट वर असते ते. तर रेटच चांगलाच आहे त्याला. लाँग टर्म ठेवला. ठेवायला लागतय ते पैसे कमीत कमी एक पंधरा वर्ष तर ठेवायला पाहिजे. मग नंतर मग रिट न समय.
मिळते
पंधरा वर्षांने ऑलमोस्ट डबल टीमल पण होऊ शकते पैसे.
हा ते शेअर मार्केट सारखंच कि मग ते लागला तर चान्स वगला.
नाही लागाला तर तसं नसते तेे रिस्क असत्या खरं. एकत पैसे बुड त नाही म्हजेततात चांगले.
आपली हाई अमाऊंट तर मिळते आपल्याला.
हाय अमाऊंट पेक्षा डबल तर मिळते शक्यत करून हे होत नाही. यासाठी का थोडा हा बोलून नाही थोडा.
हा हा. बघूया म्ह बघूया म्हटलं मी पण काय भरतो काय म्हटलो नाही. विचारतो घरी म्हंटल कसं काय काय. आधी हे पोरीच आता चालू केलय हे तर व्यवस्थित रुटीन लागू दे म्हटलं जरा.
होय होय ते काय पोरिंच ठीक च आहे काय ऊगचच पोरिंच्यात कुणाच
हा. पून्हा त्यांच त्यांना होतय कि नाही शिक्षणाला म्हणा किंवा काय तर उपयोगाला येतील ना त्यांच्या.
हम्म.
एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट महिन्याला त्यांच्या त्यांच्या नावावर होत्या.
होय होय.
हम् असुदे म्हटलं तरी होय असं रा ठेवायला गेले की राहतच नाही पैसे काय नाही तर कायतर खर्च होऊन जातयच.
हम्म.
असुदे आता म्हणल करूया तेवढ त्यांच्या नावावर सेव्हिंग तर राल.
होय ब.
हम्म.
आणि स्किम असत्यात पोस्टात बगायला पाहिजे जरा.
होय जरा जाऊन चौकशी करायला पाहिजे बघायला पाहिजे. काय काय असते काय. तिले एक लाडकी योजना ते पण चांगली आहे म्हण म्हणत होती. त्याचा बदलायचा काय नाही मग त्याच नाही अजून म्हंटलं. बघ या मलं भरायचंय हे बारक्या भुरगीच बसते ना त्या योजनेत.
बरं ते काय विषय ते विचारून घ्याय नाही का कसं काय हो
ह ते बहुतेक ते अंगणवाडी वाल्यांच्याकडे असते ते म ते त्यांना विचारायला पाहिजे
ते काहीतर वय मारा असत्या वाटत पाच वर्ष बा बारा वर्ष वाटतं ते
होय काय विचारायला पाहिजे मग आता हे बारकीला अजून व्हायचेत सोडा अजून हाय तिझ वय अजून कमीचय तिझ पण ती दोन हजार तेवीस पासन जन्माला आलेल्यासनी कायतर हाय ते लागू योजना म त्यात बसत्या ती? म जला विचारायला पाहिजे जरा काय काय डॉक्युमेंटस वगैरे काय हाइत त्याचं काय नेमकं त्या योजनेचं काय काय हाय प्रोसेस कशी हाय? विचारायला पाहिजे म
ते त्यांच्याकडे म्हणली नयी ती
हा हा हा.
त्या सेविकेंच्याकडे आहे ते त्यांच्याकडे फॉर्म वगैरे असतात ते ते भरणार तिकड बघा म्हणलं आम्ही मग ते काय विचार मी म्हणलं बघ बघतो विचारून मग कायत र झालं तर मग भरायचं
व्हय चालतय की
हम्म.
ह पोशटाच आणि काय त परवा मी बघून आलतो काय तर स्कीम अ काय आता आठवेना मला का
कशाबद्दल होती काय इन्व्हेस्टमेंटचीच होती काय ते सोन्याचं एक होतं बघा
काय होतं?
अ मी परवा मला म्हणजे रील आलेली मला खरं मी काय तिला विचारायचं म्हटल लक्षातच तिला विचारायच मॅडमानी त्या अ म्हणजे आपण आता जी अमाऊंट भरतोय कणी काहीतर असं दहा हजार म्हणा वीस हजार म्हणा हे असं तिथं आपण भरायचं आणि त्याच्यावर आपलं ते कायतर व्याज असं कायतर मिळत जाण असं कायतर हाय बा ते आणि आपल्याला काय बरं सोन्याच्या भावानं ते कायतर मिळणार अस ते काय तर हुतं बा नीट येवढं लक्षात इना माझ्या पण आता ते
हम्म ते कस असल नाहीतर ते अ आपलं सो सो सोन्यातच गुतवायचं असल ग ते
हा सोन्यातच गुंतवायचं होतं ते सोन्यातच गुंतवायचं हुत आणि त्या पाचशे रुप हा कस प किती पण गुंतवू शकतोय आपण
हा हा हा हा तर सोनाच्या रेट प्रमाणानंतर तुम्हाला सोनाचं काय रेट
काय हा हा ते मिळणार आपल्याला असं... असं हुतं ते हा... तसच होत ते बरोबर ते विचारायचं म्हणलेलं.... तीला मी आणि विसरलच घरात लक्षात असतय नंतर विसरतय तिथं गेल्यावर....
चालते चालते... ठेऊया का...
अ...
हा...